हॅलो
हॅलो
हा यको येताय क्या
हो ऐक येत आहे बेसहा की
हो बेसा तुम बेसाा का
हो आ्ही बेसव
जेवण करला का
हो जेवण करल तुम्ही जेवण झाला की
हो झाला देवण पम स बजी बनवला
हमे भजी नाही बांधवा हमही दोश करलो
हो टिफिन करला क नाश्ता
हा नाश्ता करलु घाट बाहेर त फणी देल
हव का
तुम्ही काय खाला का
चहा चचावलन कलान काला
कोणसा पडवा
डाळ
डार कला का,
सकारराला तेचकाला आम
हा हा तिकडे कसे आहे का उब लागत ते नाही तर पाणी येत आहे.
फुल्ल पाण्याला या अपराधी
होके आम्हाला आता काही येतस आहेय पाणी
के बाई थमलापर त्याप एक सहा वाजता काही क हक पाणी आला
हो क हमारे तस सहा साडे सहा आपो सुने येत आपण ना आणिनी काय नाही ां मला जुग उसमान जुग आला खलाकड तर कमी आला पण थांबत मला आणि तुपूर तुपूर उस उस उस येतसं आहे
हे बाई नाहीये नाता वर सहा वाजता पाहितो ना एक चाळीस मिनिट काय फिर कसाला
पूरा मुंगेला क मता
पर तमुंगल मतम
आता येत सहाय तसकुन करंट सुगन आहे ना
कासाारे
नाहीत नाहीत तसेच हामे की अंडी लो घालून लाईट लोघट फसेेल लाचे घा खा आमच्या फन त चार्जिंग नाहीत.
अरे आता वर्षा कालान एटलं असत पनाकार
पाण पाऊसम सिच राह द आता
आता ते कवर पाणी यावाचं नाही ठेवा कववर का यावाचं नाही ठेवा
हो विजय काय इकडे आम्हाला विजय पडतात
हो अभय मतम मैरेस्ाय घर असस्ाय मतम
अ ह आता काय येत आधी तुम्हाला तिकडे विजा
साधणंतपर एक कोठिकी वेस पलेचछानस म्हणावल मा तिरग सौंड आला
हो का ह हा
पर्लस म्हणून घेेत मी तर मर दीर्घ साऊंड आला
हम् हम सकार न एकदा सकार न त्या क पाणी सकाळीऊ लागला
नाही सकाारी इका उऊबला का झाला चार वाज होरी
ए ममी फोन करला ब हॅलो,
चार वाजेंतर पण इिरग उब लागात राला चार व नंतर मबमापूर आला
हा हा
आता चहा वाजता पाहिजे पाणी लगायला लागलं बेस आला एक डालू आता सहा वाजतापास एक नलभई निमषा काय क इरका पणी मारलान मगन थांबलं आणि याप्रांध उस चिंकुल येऊन गेले
हम्म हम्म हम्म हम्म
आता तर बेस आहे आणि रातचीरा काय करते की नाही माहित आता
हम हा आम्हाला म्हण उऊ बस राहिलं असल उऊब तिथलं उऊब राहिलं तर असल पाणी येते की नाही कि म्हणा तस म्हणून घेतल त्या सांच्या तव्वरच्या तव्वर सडंग मब्बू होऊन, आता खरा आभार होऊन तिकडं आमची बाई तर पचारलं तर, आम्हाला आत्ताच येत आहे म्हलांत. आमला आता आत्ताच माबू आहेा मारी मला तर आता ते फोन काट करला की नाही कि इकडे हमाला सुरू होला.
हो का आता वर्षा काल घेतलं राहता पाण्याकर
हो आता आहे, आता दोन तीन चार महिने आता आहे, पाण्या पाऊस य तर राहतय तू
आता ह पण आता ते कवर आहे, वा आता नाही माहत आहे.
हा
तवरस उूप लागलच्यानवते तवरच मा पाणी येते.
हो तुमच्या घर गरते का
नईगर अंतदवर
नाही करे ते
हम्म हो ला कस आहे आमचा
आमच घर अक्कं घरते आमचे तीन रूम काय करत तीना तीनाचेच होतो.
हो का.
हो आता जपाळ जग नाही राहा तर हेे दवाचरग कालम मध्ये काय नाही म्हनवे धोडं राहतो अखे पण उभ्याच्याही आता उनना हो ते पण आता कूलर ल ह लावलं देसर राहते पण हे पान पाऊस होता हे घर आता ते तीनही रूम करतात अर्ध रातच्यारा उठून बसण होते.
अरे बरी परेशान होते क म
बरी परेशान होते य ते आमही कवरलो काही झकलू पण त्या कोोतलू येऊनू कावररलू नाता फारला तू उबे ना हले आज्गा मसे फाटून गेले.
ह हो बनलाय त्या गाय पाठून जात तु
ह ज रिता पाय मानल्यास हम टिनावर वेगून पाय मानल्या गामा फाटून जात. दुबेऊ एंडूले आता पाण्याला फिजून दुवान त्याला जो कोोत फारत आात.
आ
हा आता आता हे इथल क नाहीस मक्तम करते, आता आमच्या बेड्डूड काय फिजतच
अरे फिरजला परेशान अस अस तु मग
हो पाणी पाऊस आल्या त्या हट सैर आहे तेवढे नाहीयेत.
हो का
हम् तिकड तुम्हाकड जु जुग त की पाणी मला उबजीब राहते की.
आता उभा कत उऊब लागते, पाण्याकारात पाणी येते आता.
ह अ ते सुमारी जूग येते की मला या समधी काही वावर घालतात ना ख ब होते ना ताई घातलं.
ह ह आता आता त्या त्या घातल्या काही पाणी आल्या काे मोलक येते म्हण.
कापूस्री
तर ह वाटर राहत्.
हाा
त्या झाल तर बया.
हा हा आता घालतात ह्या टाइम मधी.
आता आता पायतो ना आता पणे स्टार्ट करतं तू
ह हा.
आत्ता
हा.
आणि आता ते त्या बिया घालतात आता स्टार्ट
हा हा. आता हे पाण्या पाऊसले भारी रवत मला
हा
गवत गिवत काय वापते
गवत हिरगा होतय जागा
शिकवल शिकवल होते का तुम्हाकड?
ये एकदा चिकल चिकल होते परेशान होते.
हो तिकडे बांडील काही नाही जात एक एक बार. कशी?
पैदल पैदल.
काही जालते?
म्हणलं चालत जाणार.
हा हा.
हो वाहनही त्यात बुडून जात
हा तुडतात आता
मरे आता कशी मारी तशी सुरिता जानकी
आज रीता पायाना जाणार असा.
मारी तशी गेल्या सरपर गिरप नाही ठेवत का?
अ
त्यात नाही राहत पण वावरीले गेले म्हणून घे तिकडे राहतात ना आता
आता लहानला झाडं राहतात तिथं नाहीच होत काहीच
हा हा.
काही आम्हाला धक्का
हम्म हम्म हम्म.
आता लहान लाहान नाही राहता
आ
तिथल काही नाही आता अख्खे दिसतात झाड मोठ लवले कधी तवर आता दिसत नाही जात
तवर सगे बेस जागत रावावा
हम्म.
हम्म आता हे चिकला ना नाही प्रॉब्लेम आता इरगा पाणी आलं का आता चीकला राहते स्पाय देतात आता
हो.
हम्म भारी मुश्किल होते.
हो आता येवाच आता आ ता जस्ट श स्टार्टिंग सो हे पाणी पावस
हा स्टार्टिंग हो हिरगे वाच राहते पाणी आता.
आता हे दोन तीन दोन पाणी आल अस ह्याच्या घरु परवा भारी घर. फॅन मधी सुग गरलं तर फॅन नाही इचारला ते बोलवून यांनी रिपेअर करवल.
रालाय पाणी गेल्या जरून जाते काही की
हम. त होल तर मरि कशी व्हाय लहान पाहिलंस तिथलं हम्हाला परवा तशी होल. आता नी अशा पाणीने न्हाला की सर्दी होते किं देखत आव.
आता जागा तरा अथवा इरीला पाणी यावंच पुूड पूड अन एक
हो आता त्या पाणी आता हिवाच्या पूड. एक कवर आण मोठा बेसला झाकावा ना पाहताव.
आता कोतुल आता पनाकार येतात कि म
य तर तर ते आलं कोणत मण नाही हे तर रा फाळतात पण आता मोठ. मो मोटला गोटे मानला सुगा वारा धुवून पाणी आला म्हणून घे आता गोटे डागत डागा. तीन आर पडत राहतातअ.
हो का तर कुठेही घालना डेंजरस आहे ती रे? फुल्टिनं पक पडून राहिला त्याथून पडले ग आणि पर शानपणावर पडल्या.
हो तेही बरोबर असते पण आता त्या कावर कशी आघोडते मारी
खबर नाही आगड आता बनावा धोरण ना काज आता त्याशी
अम या ट या का होय. अ मुलाल मारत मल्याई
ते मोलाल मारलं काही त्यातून पक्कल होल राहतय.
गोळा येई ह हो अ गोळ्यान हा. मला मारून अ दोऱ्याकून बांधाव मलाई या गोळ्याच्या अदीच्या होतु.
हां.
त्या ह त्या ह्या गोळ कोठ फुलतात कि म्हणा त्याची भेव.
हो का?
हम्म तिकडे आता थांब लागणारये तुम्हाला
आणि चिनकुल स्टार्ट होतात आतास.
आयो हमाला आता मारीत. कव्हर कारंट येते की कव्हर चार्जिंग ला व्हावा की आता
ओके.
सरे मरी आता चार्जिंग नाही तर राहत आम्ही
ह सर.
बरय बाय.
होव.